होॅ
हा काय करायलास?
काय नाय बघ बसलोय तू.
मी काय नाही बघ आता जेवायचं‌,
हा हा स्कुल?
आज सुट्टी होती उद्या आहे.
आज कसली सुट्टी होती.
ओपन डे होता आज.
अच्छा! आणि काय पप्पा गेले कामावर.
नाय आता आवरता येत नऊ साडे नऊ ला जातात.
हा हा
तू काय करायलास.
का ना मी बसलोय ते धुनूच्या बाळाचे फोटोशूट करायचं होतं ग आता हे आलं. ना वारीच म ते करायचं होतं म्हणून बोलवली होती तिकड गेलेलो.
हम्म
म्हणून म्हणलं तुला नंतर फोन करतो.
ह मामी
हाय मम्मी मावशीच्या फोन आलाय बोलत बसल्या.
हम्
आवि भैया
ट्युशन ला येईल आता.
ह हा साडेआठ वाजले साडे नऊला येतोय ना.
नाय आता सव्वा आठला ट्युशन सुटलं आता त्याच येईल आता.
हा हा हा हो आज कसं काय लवकर
बस तेन भेटेल लवकर कारण की लवकर सुटते ना आता त्याची-
आं
ते जी आता लवकर सुटत्या-
लवकर सुटत्या होय.
हम्म तुझं जेवण झालं?
माझ नाही अजून, तुझ जेवलीस काय म्हणलं?
नाही आता जेवायचं.
हा हा हा
काय करतेय?
काय नाही म बसलोय आवाज जरा तुझ कमी यायलाय मला-
काय करतेय म्हणलं?
बसलिये म्हणलं.
येतय का आवाज आता
हा हा येतोय येतोय.
घरी आहे का आता चाल्यास घरी?
घरातच आहे घरालाच आलोय.
हम्म अनुष्का दिदी?
आं?
अनुष्का दिदी?
गेली अनुष्का दिदी.
तब्येत कशी आहे?
हा?
तब्येत कशी आहे तुझी?
तब्येत ठीकय बघ तुझी?
माझी पण ठीक आहे.
आणि काय इडली केलीलीस म्हण रेसिपी सांग कि जरा
इडलीची व्हय अ काय त व अ तीन वाटी तांदूळ घ्यायचं.
हा-
आणि दोन वाटी उडदाची डाळ घ्यायची.
हा.
आणि ते भिजत टाकायचं आ जर- तुला उद्या करायची असली ना तर आजच दुपारी- बा बारा एक वाजता भिजत टाकायचं.
अच्छा आणि-
आणि मग रात्री- मग अ तरी दहा साडे दहा पर्यंत वाटून घ्यायचं ते. आणि मग रात्री बेकिंग सोडा- तेन टाकून ठेवायचं.
हा.
आणि मग करताना थोडं पीठ घ्यायचं आणि त्याच्यात मीठ- लागल नुसार घ्यायचं आणि- आप्पे नाही तर इडली करायची.
हा हा हा
जर आप्पे करायच असलं तर त्यात- काय
अ म्हणजे ते म्हणजे ते आपण जे पीठ करतो ते एकदम असं पातळ ग करायचं कसं जरा घट्ट घट्ट ठेवायचं.
घट्ट ठेवायचं थोडं.
अच्छा बारीक पण तू केलेलीस.
होय.
हा.
आणि जर तुला आप्पे करायचे असले तर त्यात कांदा- टोमॅटो हिरवी मिर्ची- तस टाकायचं आणि जर तुला साधेच आप्पे करायचे असले तर डायरेक्ट मीठ- आणि अ पीठ असं मग ते टाकायचं.
हां ते कांदा, टोमॅटो ते नसल्यापेक्षा साधेच आप्पे चांगले लागतात होय की नाही?
हा. साधे मी पण साधेच केलते.
तेच की साधेच चांगले लागतात.
आ हा
. आणिक आणिक एवढं याच्यात नीतन केलतीस का नाही त्याला?
हा केलती की खोब-खोबराची चटणी केलथी.
हा म्हणजे ती फोडणी देऊन गरम करते तशी का? बाहेर वगैरे अशी कच्ची देतात तशी केलतीस.
अ नाही अ काय केलत खोब- र घेतलेलं-
ह.
त्याला अ हे करून घेतलेलं अ- खिसून घेतलेलं खोबऱ्याला.
हा.
आणि त्याच्यानंतर मग मग मिक्सरमध्ये खोबरं टाकलं मिरची लसूण.
कोथिंबीर.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
आणि मग त्याला वाटून घेतलं मग परत पाणी ओतलं आणि मग वाटून घेतलं. आणि बारीक करून घेतलं त्याला.
हां.
मग नंतर ना ते एका भांड्यात काढूना ठेवलं. आणि मग त्यात अ एका भांड्यात तेल घेतलं त्याच्यात अ जिरा मोह जीर, मोहरी कढीपत्ता ते ए तेलात परतून घेतलं मग त्या चटणीवर हे केलं ओतून.
अच्छा.
आणि जर सांबार करायचा असला तर? ते तिला नाही पटत. घरात चकमक तुरीची डाळ असत.
हां. हां मसुर ची डाळ.
हां. .
ह. आणि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
हा. सांबरला शेवग्याच्या शेंगा तेन काय काय काय काय लागतंय ना? त्यामुळे ते जरा लई व-वाढत म्हणजे ज्याला जास्त वेळ लागतोय त्याला.
आणि एक्झाम ला पण नसतं ना मग मला एवढं.
होय तेच की. हे इडली करायचं काय सोपं आहे सोड इडली डोसा पण ते सांबर पण करायं म्हणल तर सगळ्या भाज्या आल्या हे आलं.
हां हां.
आंबिका मम्मा काय करायला?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
हा हा.
तू ते स्माईली केलतीस ते कशी केलतीस ग?
स्मायली पोट्याटो स्मायली होय?
हां.
ते काय नाही लय इझी आहे. काय करायचं आता आपल्याला आपण किती जण आहे त्याच्यावर म्हणजे दोन बटाटो घेतले ना मीडियम साईजचे, त्याच्यात वीस ते पंचवीस स्मायली होत्यात. मग आता तुम्ही चौघाय म्हणल्यावर एक चार मोठे मोठे बटाटू घ्यायचे. हॅलो!
हॅलो!
हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
हा बोल ना.
बोलायला तुला ऐकूय ईना
आत्ताच आला बघ तुझा आवाज मगापासन येत नव्हता.
हम सांगतो. स्मायलीची रेसिपी आपल्या दोन मिडियम साइजचे बटाटो घेतले ना तेज्यात वीस ते पंचवीस स्माईली होत्यात.
हां.
मग तु तुम्हाला आता तुम्ही चौघं खाणार मनल्यावर एक मिडियम साईजचे चार बटाटो घ्यायचे. चे ते उकडायचे
हम्म.
उकडायचे म्हणजे असे पूर्ण आपण भाजीला कसं गिरगिरीत उकडते तसे उकडायचे नाहीत. थोडास जरासं कच्च्यावर ठेवून म्हणजे ए एट्टी पर्सेंट शिजवून घ्यायचे.
हां.
हा आणि मग ते काढून घ्यायचे शिजवून त्याची साल वगैरे काढतोय असं काढून घ्यायची. आणि बटाटो शिजवताना काय करायचं अखंड बटाटो शिजवायचे नाही ते लगेच शिजत नाहीत. बटाट्याच्या चार चार फोडी करायच्या आणि मग शिजवायला टाकायचं. आणि मग ते शिजवून झालं की
ते नंतर असं साली, मग त्याच्या आधीच साली काढून जर उकळल च चालतं का?
नाही नाही साली काढून उकडायच नाही. मग ते काळं वगैरे पडतय ना पाणी स्वच्छ नसतय अस तंस त्याच्यामुळे, किंवा आता मम्मी भात लावायला कुकर लावणार ना लावत्या ना त्या कुकरच्या सोब- सोबतच जर बटाटू वरती स्वच्छ धुवायचे आणि त्याच्यासोबतच ठेवायचे उकडयला म्हणजे भात -पण होतय आणि ते पण होतय. अस होऊन जातय. म ते झालं की मग उकडायला ठेवायचं आणि मग ते काढायचं परत मग ते सगळं थंड झालं की त्याच्या साली वगैरे काढायच आणि ते आपल पोहे असतात कणी
हा.
एक छोटी वाटी त्याच्यापेक्षा जरास पोहे घ्यायचं एक वाटी भरवून आणि मिक्सर ला एकदम त्याची पेस्ट बारीक बारीक पूड करायची पोह्याची
हम्म.
एकदम असं ड्राय पेस्ट करायची एकदम आणि ती पेस्ट, अ त्या बटाटूत अ त्या जी पेस्ट केलय कनी त्यातच पहिल्यांदा हळद घालायची. म्हणजे स्मायलीला जरा येलो कलर यायसाठी.
अ ते ऐक ना पोहेचं करतोय त्याच्यात पाणी थोडं ओतू शकतो का, का नाही?
नाही नाही पूर्ण ड्राय ड्राय करायची.
अच्छा ठीक आहे.
हा आणि मग त्याच्यानंतर ते पोह्यात हा-एक चिमुड बर म्हणजे तुला स्मायलीला जर येलो कलर हवा असेल तर थोडी हळद घालून पोह्यात घालायची, पोह्यात का मिक्स करायची कारण बटाटूत टाकलं की ते पूर्ण बटाटूत मिक्स होत नाही ना कुठ तरीच कुठ तरी वर राहत्या. त्यामुळं ते पहिला ह्याच्यात मिक्स करायची. आपल्या कशात ते पोह्याच्यात पेस्ट मध्ये आणि ते पोहे त्या बटाटू पहिला खिसून घ्यायचा तो. उकडलेला बटाटू. म्हणजे एकदम पातळ तर त्यामध्ये सगळं मिक्स करून त्याच्यात थोडं मीठ तेन घालायचं मीठ पण त्या पोह्याच्या हेजातच घालायच म्हणजे सगळीकडं पसरल्यामुळं सगळीकडं लागतय. आणि ते एकदम मळून घ्यायचं. आणि मळलं कनी, आपण चपाती कशी करतोय अशी जाड जराशी जाड तेवढी अशी त्याचे किती गोळे होत्यात बघून गोळे करायचे मोठे मोठे एक चार आणि असं मोठ एक चपाटी लाटायची आणि आपलं हिंगाची डबी असत्या बघ
हा.
हिंगाच्या डबीने त्या मोठ्या चपातीत छोटे छोटे गोल काढायचे. आपण आता पुरीला तेन कसं तेज्या मोठं पुरी लाटून तर त्यात दोन ताटन तेन उठवतोय बघ हा छापायचं. आणि जरा झाड ठेवायचं. ते जिच्या चपाती लाटणार कनी मोठी आपण त्या बटाटूच्या हेजी ती जरा मोठी ठेवायची. म्हणजे कस स्मायली फुगत्यात व्यवस्थित. आणि असं अ- क विकत कशा अश्य फुगलेल्या असतात कनी तशा दिसतात त्या. आणि ते फिरवायचं. आणि मग तेला गोल काढायच, आणि आपली स्ट्रॉ असत्या बघ घरात
हा. असत्या ना.
स्ट्रॉ किंवा आपल्या पेना पेनातली रिफिल असत्या बघ ती स्वच्छ क्लीन करून त्याचे डोळे उठवायचे.
छोटे का मोठे उठवायचे
छोटी स्ट्रॉ असत्या कि नाही आपली छोटी स्ट्रॉ असते बघ आपली ह्याची माझा सोबत तेन स्ट्राॅ येता बघ ती स्ट्रॉ किंवा आपल्या पेनात रिफील असत्या की ग क्लिकच्या पेनात रिफील असत्या बघ
हा माहीतीय ना
हा त्या रिफिलनं डोळे करायचे. आणि स्माइली करायला आपला चमचा असतोय कणी स्पून साधा त्यांन अशी स्मायली करायची. आणि जरासं वरखाली ढकलायचं म्हणजे ते स्मायली जरा मोठी दिसत्या आणि ते तळायचं
तळून तळून मग ते डोळे मो
सॉस नाही डोळे काय बारीक बिरीक काय होत नाही तळल्यावर हाय असे राहतात डोळे
हा
आणि त्यात बाकीचे कुठलेच मसाले घालायचे नाहीत फक्त मीठ घालायचं एक एव लई टेस्टी लागतय.